बोल.
हम्म.
आली घरी. हाव का, अअ प चाल मग,,
आं.
काई पैसे आले मग
अगं नाही ग, गाडीत बशीवलो होतो ना.
हा का, बंद गाडीवर बसल्या त्या कोणत्या गाडीवर बसल्या होत्या?
त्याच्याच, भई त्यांच्याच भाई आलताना ग.
अच्छा,
नाही नाही, लोकांच्या गाडीवर कस बसून आली.
हा.
त्यांचा भाई आलता ग घ्यायला.
होव का जेवाण करत बसली काय?
हा हातपाय धुतले, बाथरूमला गेली, आत ताट केलं.
म्हणून
हूं
बरं हल्ल तुला लावाला तू गाडीवर
काय?
ती नाही तुला लावला फोन कार्या अँपवर, पण तू गाडीवर होती.
मंग मी तुला तेच म्हणलं, गाडीवर बसलो आम्ही, तुमच राहू दे चालू
त पा एक झाला, न त्या बई साहेबाला मेसेज करू राहिले फोन उचल, कॉल उचल, त कुड ती घरीच नव्हती, फोन घरी ठेवून जायली होती.
कुड गेली होती काणु
काय माहीती, फोनच नाय लावलं तिन नंतर
अंह
मेसेज चां बी रिप्लाय दिला नाय न पाहिलं बी नाय कायनु कुड गेल्ती, गेली आसल नंदबायकडं नाय एकदा गेले होते.
फॅनच बटन दाब रे, मी आताच आली, मी गंधेश्वरला जायली नव्हती, तुम देखत येऊच राहिली.
आवी आली की काय?
दादया
हाव काय
माला विचारतो, कुत्र्याचं बच्चू कुड गेल, मी म्हणलं मला काय माहिती. कोणत आणलं ते बी नाय माहिती माला काय नाय तुमच होय ओ पांढऱ्या सपरातल हाय मंग ते समोरच्या धनगराच्या छकुली ब्लॅकच ये ब्लँक अँड व्हाईट नाहीये म एक रेड कलरच बी ये तिकड
हाय लाल अनं रेड अनं काय चालु ये
तो आत्ताच आल ना ग आता ती येईन आता
हा नही रेड कलरच असं कायतरी बोलत होती ना आता
हा
नाय नाय लवकर सुटाय लागली काय दादूची शाळा?
दादाची येतो तो अडीचला येतो बरोबर घरी
जातो किती वाजता?
साडेआठला
हूं हूं ती मंग आठवीला का नव्वीला आता
नव्वी
बापा बापा दादयाला म्हणाव अभ्यास कर पुढच्या वर्षी लेक दहावीला ये न दादया
हूं कळलं का आता तुला
हम्म मला वाटलं आठवीला चालला का काय
हम्म नववीला ए तो. नववीला. पुढच्या वर्षी मॅट्रिक आहे भाऊची.
हा. हां. पोरगी असली त आणायची ना लग्नाला म.
हाव ना?
दाहावी झाली नाही. दहावी होतेस की लगे लग्न केलं.
हम्म.
हम्म. हम् ह. हं. ह. ोल
झाल का? आंघोळ घालून झाली पोरीची?
हा. तिला झोक्यात टाकल आता. मी बि घेतलं लोळून आता. आज सकाळ- -ची लाईट जायेल ए. उठेल च्या आधी सात वाजेपासून.
आं?
लाईटच नाही येईना. काय झालं काय जणू.
हम्म ह.
मी घरातच झोका बांधूनही टाकेल त्याच्यात. ते झोका आता.
आणि ती जेवण करती आणि कपडे धुती.
-लुप लावून जाऊ का मग घराला
हम?
घराला कुलूप लावून जायेल होत. घरी कोणी न्हव्ह त?
अण्णा होते.
हं. का? आता.
बाशिंगपूर.
हं. काय नाही म्हणलं. आवरले वावर साफ झाले. असं नांगरून नंगरून.
हम्म.
पावसाची वाट पाहीन नाही
हम्म.
जुलै महिन्यामध्ये सांगेल ए पाऊस. पेरणी उशीरानी होईस.
हं. पेरणी कायला होईल? लेट झाला. पुन्हा लेट.
हम्म.
पेरण्या लेट होईल तवर कमी नाही होईना ना उष्णता.
हम्म.
गरम होतंय नुसतं.
म्हणत्याय असं. जेवढा आंब्याला बार लागेल ए तेवढा उन्हाळा म्हणत्याय हे. दुष्काळ आहे म्हणत्या.
हो का? भावाळ कायकण गावाची हम्. हम. हम्म. हो. अग घो हम्. ह् ह हम् ह हम्. हम् हम. तेशाच लाग तस का. कस मला वाटतं. हॅलो.
हम्म.
हा मल मतल
चालू आहे बोल मला नाही खातं खातं बोलत.
हम्म. आा कार्यक्रम होत का तिथ बणीणची गुरु बणीचीला
काय?
गुरुई टिकी भेटली काय करायच नाही म आपण म अशे नावला गेल्ती तो अ नंतर लोक बा म्हणं बोलून घे आपण बामन. हम्म. घेतली मग गेल पुस्तक वगैरे घेतली वगैरे घ्यायचे होते. तर ब ह. हम्. का
अ क
हम्म. हम्. ह ह. ह ह